ह
हॅलो
हा वर्षा
हा बोल की ग, स्वयंपाक चालूय बघ.
होय
हम्म, मग आणि काय म्हणतेस? मैत्रीणीची आठवण आली म्हनायचं.
ह तुझ्या आठवणीत येत नाही, असं होते होय गं.
अगं मैत्री आपली जुनी आहे, लक्षात देऊन तू केलं पाहिजेस फोन वगैरे.
होय ग, जरा बिझी होते त्यामुळं फोन करायच झाल नाही.
ते दिसलं मला तुझ्या स्टेटस वरनं, लग्नाला गेलेलीस वाटतं की,
होय गेलेले.
हम्म मग? आणि काय म्हणतीयास? ग्रुप वर पण अगं मै त्रिणी बोलत होत्या, मग मी सांगितलं त्यांना ती लग्नात बिझी आहे म्हणलं. त्यामुळे आता काही ती फोनवर बोलणार नाही आलेला आपल्या ग्रुप चा फोन
हा हा बघितला मी रात्री लेट, पण काय रिप्लाय केला नाही वेळ झालता.
हो मग आज आता व्हिडिओ कॉल वर बोलूया म्हणलं.
तिकडं गेलतो.
हम्म
हम्म मग काय आता मैत्रिणींना फोन नाही केलं तर काय एवढं फरक पडतोय सांग बरं मैत्री हाय ती राहणारच आहे ना.
का आपण जीवाभवाच्या आहे त्यामुळे फोन कर अगर नाही नाही कर. हृदयापासून आठवण आहे ते आठवण येतच राहणार.
हितच रहाणार होय त्यात काय वादाच नाये. जेवे हि हि म्हटले ते म्हंटले होय.
तरी जवळ जवळ मला वाटतय पंचवीस वर्ष असं हून.
झाले असतील.
जास्तच पंचवीस वर्ष होऊन गेले असतील.
होय लहानपणी
मला वाटतं पंचवीस तीस सहावीला असल्यापसन आता लग्नालाच. एकवीस एकवीस आणि ते सहा हा जवळ जवळ सत्तावीस अठ्ठावीस वर्ष झाले.
होय
ह मग कोण काय सांगितलं किंवा काय झा
केलं तर होय सं तुटतच नाही होय. नाही ग बऱ्याच दिसत. फनच झालं नाही करायचं मग म्हंटलं काय आपली मैत्री अशी नाही की बाबा नाही. फोन केल्याव बोलणारच नाही गोष्टीत नाही ना इग.
ह् ह् मग मैत्रीत इगो असून उपयोग नाही ना.
होय
आपल्या तर मैत्रीच्या बाबतीत आणि आपल्याला म तर पणात सुद्धा असं एकत्र एकमेकीच्या हातात हात घालून. ग्रुप न कुठ तर फिरायला जायचंय. हा त्यामुळेळे अस एकमेकावर राग धरून किंवा एकमेकाशी न बोलता राहून चालणार नाहीय.
नाही नाही होय. तेस मग म्हंटलं काय आता फोन करायचच झालं नाही. तर चालू होतं काय ना काय तर बिझी शेड्युल झाले.
हम्म
आओ वेळच भेटला नाही फोन करायला मग म्हंटलंआज. जरा वेळ मिळालाय आलोय आता काल म्हणलं आता करूया हिला फोन आणि मग म्हणणार फोन केले नाही काय नाही. आठवणी यंद राहतय ग फक्त कस वेळे अभावी फोन करतायेत नाही एवढ.
हम्म प्रत्येकाच आहे सोडते पीझी शेड्यूल झालेय त्यामुळे प्र्ये ते कसं काही ना काहीतरी प्रॉब्लेम हा आहे.
हो मग काय?
मुलांच्या शाळा असतात कॉलेज असतात. परत घरचं काहीतरी करायचं असतय हम्.
खरंच की? ते सगळं आता कॉलेजचच चाललंय बघ नुसतं आ तर ह्या कॉलेज ऍडमिशन हे रजिस्टर करा. फॉर्मर आहे.
आणि नाही ग आत्ताच्या मुलांची मै तरी म्हणजे असली नाही आपल्यासारखी तर नाहीये.
नाही नाही हे आता काय हे पोरपोरी मैत्री करता आहेत.
अगं मी माझ्या मुलींना सुद्धा तेच उदाहरण देत अगं म्हणलं मी आणि अ मनीषा मवशी किती दिवसापासूनच्या मैत्रिणी. असं आमचं नात मैत्रिणीच्या वर
वर झालेय होय झालंय चालू.
असं प्रत्येक गोष्ट शेअर करणं आज हे झालं उद्या ते झालं असं सगळ्या गोष्टी आम्ही सांगून करून एकमेकांचा विच चार घेऊनच प्रत्येक गोष्टी करतो आणि मी एखादी नवीन वस्तू त्यानं आणली तर हौसेन तिला सांगतोय आणि तिनं एखादी आणली तर ती हौसेन मला सांग
सांगतोयच मी तुला होय मला असं नाही ते होत मला सांगू वाटते आणि काय घ्यायचं असल तरी मी आधी तुला विचारते बग.
हा म्हणजे कसं एकमेकाच्या सल्ल्यानं आणि हिण अ हे होत जातेय पुढ‌.
होय
ह् आणि कसले डिसिजन मध्ये प्रत्येक डिसिजन मध्ये मैत्री असली की कस घरचे साथ देतात तो भाग वेगळाच आहे.
होय
हम्म पण मैत्रिणींमध्ये
एकमेकिंच्या पाठीशी आहे खंबीरपणे एकमेकीना साथ देतोय अडी अडचणीत हेच महत्त्वाचं आहे ग उगीच काय पार्ट्या करा आणि हिकडं जावा आणि तिकडं जावा त्यात काय अर्थ नाहीये मनापासन मैत्री करायची.
मनापासून मैत्री करायची आणि प्रत्येकची परिस्थिती परिस्थिती बघून मैत्री केलेली आपण आपली तर मैत्री आपल्या ग्रुपमध्ये तर असं कोणाचं परिस्थिती बघून मैत्री केलेली कोणच नाहीये सगळ्यांच ए टु झेड म्हणजे हा
खरंच लय वेगळीय. हि आत्ताच्या मुलांचं नाही स्टेटस बघून मैत्री करतात. होय
पण आपलं तसं नाही आपण कसं म्हणजे आहे होय ती आहे ना गरीब मग तिला कस पुढं घेऊन जायचं आपल्यासोबत कसं घ्यायचं आपल्याबरोबर तिचा पण विचार आपण
करतोय होय करतोय करतोय खरंच करतोय.
हम्म त्यामुळे म्हणजे आजपर्यंत आपली मैत्री टिकून आहे नाही तर मग समज एखाद्या त्यातला आपल्याच ग्रुपमधलं कोण श्रीमंत श्रीमंत तर आहेच प्रत्येक जण पण प्रत्येकाच्या स्टेप्स वेगळ्या वेगळ्या आहेत मग त्या तेच म्हणतोय पुढचं कोण असतं हा ही एवढी श्रीमंत आहे म्हणजे ती गर्विष्ट असेल आपण ति हिच्याकडं जावं का नाही जावं हा प्रश्न येतोय हा.
येतोयंच ग तो‌
नाही आहे कितीही कोणीही श्रीमंत असू दे अगर त्यांच्या त्यांच्या नवऱ्याच्या घरात असू दे कुठही असू दे निवांत जाऊन भेटणं, करणं, गप्पा मारणं. उलटं त्यांच्या नवऱ्यांना सुद्धा म्हणजे असं हे वाटतंय कि बाबा ह्या मैत्रिणी आहेत का हिच्या कोण म्हणजे बहिणी आहेत. असं येऊन एकदम जरी काय झालं की त्याला हूं. फॅमिली रिलेशन म्हणजे ते सुद्धा जरा असं ग टरकून राहतात आपल्याला‌
होय खरंच आहे ते.
तिला घरच्यांनी जरी नाही कोण विचारलं ना तर तिच्या मैत्रिणी तर मी अशा बिनधास्त आहेत की त्या स्वतः येऊन विचारतात हो या अस का झालं तिचं कु कुठं चुकल अशा विचारणाऱ्या पण आहेत.
आहेत आहेत आणि आहेत आपण हायच सोड तसं आणि आपला ग्रुप पण तसाच आहे.
सोड एकमेकांना मदत करण म्हण किंवा एकमेकांना काही पण गरज लागू दे काही पण रात्री बारा वाजता जरी त्यांनी उठ उठून फोन केला तर आपण गेलचं पाहिजे अशी आपली मैत्री आहे. आणि आपण जातोयच ग, नाही जात असं कुणाला जात नाही सांग की? प्रत्येकांच्या सुख दुःखात ए ह ह एक वेळेस सुखाच्या वेळेस नाही गेलो तरी चालेल, पण दुःखाच्या वेळेस तर तिथं हा पाहिजेच.
होय, आणि हायच आपण.
दार आहे गं मैत्रिणींना प्रत्येकीला एकमेकांना घर जे भरपूर आहेत सोड घरच्यांच कसं होतयं, घरचे नाहीत अस नाही घरचे आहेतचं. पण तरी सुद्धा मैत्रिणींनी दिलेला आधार किंवा एखाद्या मित्रानं दिलेला आधार हम्म तो वेगळाच असतोय.
होय. होयच की, तू आहेस बाई माझ्याशी म्हणून जर मी असं ये. आहे प्रत्येक सुखदुःखात साथ दिलीस तु मला. ह म हाय. आपली मैत्री तर अशीच राहणार आहे सोड आपली कोणी कि किती काही प्रयत्न केला तर, आपण काही तुटत नाही.
होय, माझी मुंबईची आत्या सुद्धा कशी करत्या त्यांच्या आ तर सध्या सुद्धा ग्रुप फिरायला गेलाय बघ. म्हणजे, असं एन्जॉयफुल लाईफ जगत्यात.
हम
एन्जॉय म्हणजे असं कुठं हे नाही, की कुठं मी जाऊ का नको किंवा काही नाही. तिच्या मिस्टरनी पण तिला असं म्हणजे प्रा- अं प्रायोरिटी तुम्हाला जे करायचं आहे ना, ते तुम्ही करू शकताय. मुलं अमेरिकेत आहेत, हा तिच्या सौव तिचं पण पोरगं आहे ते सुद्धा अमेरिकेत आहे आणि तिचा मुलगा सुद्धा अमेरिकेत हाय. म्हणजे तिथं तिथंच आहेत, जराश्या साईडला काही तर वेगळ्या वेगळ्या शहरात आहेत. पण ही दोघं नवरा बायको येतात तो तिच्या मित्रांच्या बरोबर ही हिच्या मैत्रीणी म्हणजे असं ग्रुप वाईस ना तेनी सारखं फिरणं असतय, त्यांचसारखं किरणं.
आता माझी नणंद सांगू तुला तेवढ्या लांब आता दुसऱ्या देशात राहतात त्या पण किती असं आहे आम्ही म्हणजे, तेवढं लांब असून पण आमच्यात कॉन्टॅक्ट आहे सगळ्या सुख दुःखात आम्ही एकमेकींना त्या मला सांगतात, त्यांच आमच टायमिंग जुळत नाही. पण तरी त्यातून पण, आम्ही वेळ काढून एकमेकींशी बोलतोय. आम्ही ननंद भावजयचं नातचं नाही माझं आणि ताईचं मैत्री सारखंच नात
तुझी नणंद असून पण किनई ती मला फोन करत्या म्हणजे, एवढं आमचं सुध्दा जवळ नात झालंय ना मैत्रिणी सारखं सगळं समजून सांगणार त्या, असं नाहीशी हा हे असं करायच म्हणजे क
होय.
त्रिणीकची ननंद असून पण ती असं मैत्रिणीची ननंद आहे हे रिलेशन नाही ठेवलं तिनं माझ्या सोबतच अशीच मैत्री पाहिजे गं ह्यालाच म्हणतात खरी मैत्री.
होय, आमची नाही बाई आमची नणंद भारीच ती ताईंचा काय विषयच नाही खरचं. असं सगळं सांग समजून सांगणं बिगंण जसं मैत्रिणींसारखं हक्कानं ओरडणं सगळं ताई करतात.
ह अगं त्या जसं तुला करतात, ना तसं मला सुद्धा त्या कधी तर फोन आला ना, काय तरी बरं हाय काय? अगं तुझा फोन नाही, तू हक्कांन उलट मैत्रिणीला कर अगर नाही करा, पण मला केला पाहिजे. आणि तिच्याकडं पण लक्ष दे हं त्यातल्या त्यात म्हणजे, आणि हे पण सांगून जाणार तिच्याकडं पण लक्ष दे.
होय सांगतात ताई तुला सांगत असतात सारखं. तू पण बिनधास्त सांगतेस त्यांना तुम्ही काही काळजी करू नका. मी आहे ताई
होयच की मग म्हणूनच
तुम्ही लांब असला तरी मी मनिषासाठी आहे सांगतेचस की तू
हम्म
आणि तू आहेस गं पहिल्यापासून आहेच माझ्यासाठी त्यामुळे तर मी तेवढं रिलॅक्स राहताय ना.
मैत्रीचं नातं आहे ना ते निवांत असं. सगळ्यांनी म्हटलं पाहिजे कि हा त्या दोघी होय. या दोघी लहानपणापासूनच्या मैत्रिणी आहेत त्यांच्या आता मैत्री काय तुटत्या लहानपणापासूनच्या आहेत.
आम्ही असूपर्यंत आमची मैत्री राहणारच आहे की.
जोपर्यंत आम्ही ते जरी देवा घरी जरी चालो ना तरी जाताना. देवानं पण म्हणलं पाहिजे एकटी नको आला तर दोघी या नाहीतर. त्या दोघी खालीच राहा असं आपलं नातं आहे चालतंय. ठीक आहे ठेवू काय गं.
बरं ठीक आहे ठेव करते मी पुन्हा आणि बाय.